हा.
पूजा हा, काय कराल्यास?
काय नाही बघा, आवरालते आता पोरिंगचा अभ्यास घ्यालते बसलेले. हम्म हम् जरा बाहेर जाऊन आले नाही अजून जेवायची हाय नऊ वाजता येतात सगळी जन जेवायला. आज जरा वेळच झालाय स्वयंपाकाला, बाहेर गेलते पाहुण्यांच्या घरी हम्म,
हम्म हम् हम् मग सकाळी सकाळी आणि लवकर उटायला लागत असल?
होय उठाय लागते की सकाळी लवकर.
म काय कधी उठतीस सकाळी?
उटते की सव्वा सहा साडेसहा पर्यंत उटतोय.
म तिथन काय करायचं?
तिथन उटायचं खालचं वगैरे लोटून यायचं अंगण लोटायचं, घरा सुदर्शन वर येऊन जरा सुदर्शन क्रिया करायची आंघोळ करायची
म्हणजे व्यायाम पण करते स आपल तेवढंच, भारी हाय कि म उलट व्यायाम अस? तरी पण असं मग किती वेळ करायचं असं ते?
पंधरा वीस पंधरा वीस मिनट लागतात सुदर्शन क्रिया करायला.
वीस मिनिट लागतात काय हा हा हा. चांगला आहे की उलट, म मेडिटेशन केल्यावर उलट भारी की उलट. व्हय नी चांगलं वाटत असल असं जरा मनाला शांत अस उलड दिवसभर आपल्याला बी कंटाळा येत नाही उलट व्यायाम केला
फ्रेश वाटतंय आपल्याला हम.
चांगलं वाटत असेल नाही एकदम असं?
हो श्वासाच ते आस दश क्रिया मध्ये श्वासच होते ना त्यामुळे जरा दमल्या वाणी होत नाही काय नाही त्रास कमी आला त्या कराय लागल्या पासान मला माझा.
होय काय! म्हणजे कसला त्रास होत होता?
असं जरास दमल्यावनी, दमल्यावनी, वाटायचं ना मला म ते चालू केल्यापासून जरा रिलीफ भेट रिलीफ भेटलं म्हणजे चांगलं वाटतय
ते उलट बरंय म उलट केलेलंय, मग तिथनं केल्यावर परत काय करतीस म?
म तिथनं जाऊन आंघोळ करायची आंघोळ करायची आंघोळ करू मग झालं की मग आपलं असते की उबंरा पुजायचा, देवपूजा स्वयंपाक झोड झाड घरातलं, सकाळ सकाळची गडबड असत्या पोरींच आवरायचं असतेच की काय तर काय सगळच
असतील कि तुझ्या?
होय जात्यात की शाळेला
जात्यात मग त्यांच्यी आणि गडबड गडबड असणार म सक काळी नाष्टा तेन
होय नाष्टा असतोय की रोज
रोज नाष्टा करायच काय म? रोज मग असं काय करतय नाष्टा तेन तुम्ही?
एक दिवस पोहे करायचं, एक दिवस उपीट करायचं, एक दिवस डाळ चपाती असत्या एक दिवस भाजलेला भात, असं काय पण असतय आवडल ते सगळ्यांच्या आवडी सगळ्याच्या-
होय नाष्टा तेन झाल्यावर म परत?
नाष्टा झाला कि मग? धुणं असतय संडास, बाथरूम वगरै धुवायचं स्वयंपाक, स्वयंपाकाच्या ह्याच्यावर जरा मला सासूबाई बसत्यात करू लागत्यात, त्या थोडं त्यांना सगळी चिराचिरी तयारी करून द्यायची मग त्यांची देवपुजा झाली की मग हा करतोय
म्हणजे स्वयंपाक ते म्हणजे तुम्ही असं दहाला अकराला तेन करत असशीला स्वयंपाक?
नायी नायी लवकरच असतय लवकरच असतय पोरी म्हणजे मुलींची शाळा असतीया ना? त्यामुळे लव कर करावं लागतं आम्हाला सव्वा दहा पर्यंत डबा तया, हा डबा असतोय ना? त्या साडेदहाला जात्यात त्या
पोरी
नायी, नायी त्या नाष्टा करूनच जात्यात नायी नायी नाष्टा करत्यात आणि नाष्टा करत्यात आणि डबा घेऊन जात्यात
हा मग त्या कितीला जात्यात, शाळेला?
त्या अकराला शाळा असतीया पण घरातनं त्या साडेदहा पर्यंत जाते साडे दहा पावणे अकरा पर्यंत जाते घरातनं
हो काय, मग काय तिथ न मग जरा निवांत होत असल असं जरा
का निवांत जरा इकडत तिकडची काय तर घरातली किरकोळ कामं असल ती करत बसायचं इस्ञी असत्या कायत स्वच्छता असत्या कुठं तर बाहेर वगैरे जायचं असतय ते करून यायचं मुली यवू पर्यंत थोड्यात वेळ
तेवढं करायचं मग त्या कितीला येत्यात शाळेत ना असं?
त्या अडीच ला येतात.
अडीच ला मग तुम्ही का आधी जेवताय मग दुपारी तेन असं
आम्ही दुपारी एक ते दीडच्या दरम्यान जेवतो. सगळे मिळवून जेवतो ना.
हम्म, मग त्या - त्या पण आल्या पण मग शाळेत असं जेवत तेन असतील किं मग
हा त्या शाळेतनं आल्यानंतर कधी तर भात खात्यात, भूक लागली असली तर भात आमटी, खात्यात नाहीतर एक एकदा खात्यातं नाही काय नेम नाही म्हणजे भूक लागली तर खत्यात नाही तर नाही अ- त्यांनी मागितलं तर द्यायचं नाही तर नाही हम्म, असं फिक्स काही नाही खात्यातच
म्हणजे खातात असं काय नाही मागितलं तर द्यायचं आपलं नाही तर नाही असं आपल मग तिथनं, काय करायचं परत असं
मग त्या आल्या की त्यांच पहिला आवऱ्याच्या शाळेचा डबा वगैरे ड्रेस बदलायचं त्यांना पाहिजे असं द्यायचं वगै त्यांना त्या जरा शाळेत आल्या सगळी माहिती सांगते शाळेत काय का शिकवलं काय
गप्पा तेन मारत बसायचं भारी क उलट मग शाळेत सगळं, सांगत असतील त्या उलट दिवसभरचं घडलेलं उलट, त्या म्हणजे सगळंच तसं बोलत असतील आता सगळं व्यवस्थित सांग
व्यवस्थित बोलतात चाग त्या सगळं, काय झालं ते आले की, पहिला सांगतात
होय मग भारी वाटतं असेल ना सगळं शहायला मग तिथनं काय करायचं परत
त्यांना जरा झोपवतोयं आम्ही पण झोपतो त्यांच्या बरोबर जरा
मग त्या झोपतात म्हणजे तू पण विश्रांती घेतेसं काय?
हा आम्ही पण विश्रांती सगळी झोपते मग मी झोपलं तरच मुली झोपते ना नाही तर झोपत आहेत त्या
होय, तेवढं पाहिजे करा एवढं स सकाळपासूनं उठलेलं, असते ते पोरांच्या माग धक- धक करायचं करायचं हे - करायचं ते करायचं म्हंटल्यावर वाट तेचं नाय
हो जरा आपल्याला पण विश्रांती होत्या, पोरांची पण झोप होत्या त्या पण
होय तसं पाहिजे थोडं तर पाहिजे असं म्हणजे किती असं आपल्याला रुटीन, असते. सकाळपासून आपण पण सगळ्या कामात आणि ह्याच्यात असते. त्यामुळे तेवढं तर जरा विश्रांती पाहिजेचं तर अर्धा, तास तर झोप पाहिजे तर म्हणजे पुढच्या
होय,
कामाला आपले अ फ्रेशनेस पण येत फ्रेश वाटते तरचं करू वाटते ना कंटाळा येतो उलट, कामाचं उलट मग नकोच वाटते करू वाटत नाहीत. काम तेल नाही तेवढं मग परत काय करतेसं उठल्यावर ते पण उठल्यावर तेन
मग झोपून उठल्यावर लोटून, काढायचं भांडी, लावायचं चहा, पाणी म मुली उठत्या. मुलींच हातात तोंड धुवायचं त्यांना खायला द्यायचं खायचं.
त्यांचा अभ्यास घ्यायचा
मग अभ्यास पण किती वेळ घेतीस मग तरी पण असा अभ्यास अस त्यांचा त्यां
अभ्यास त्यांच्या पोरींच्या ह्याच्यावर करत्या एक एकदा करतात एक नाही त्यांना बसवा लागते त्यांच्या मुडवर त्या लवकर गेल्या की तास लवकर केल्या की अर्धा तास पण होतय दमवल की अ एक तास दीड तास पण लागतोय
होय तेवढ घ्यायलाच पाहिजे पोरणचा अभ्यास नाही असतेस की जबाबदारीच आहे नाही उलट घ्यायच म्ह
हो आपण घेतल तर येणार त्यांना तर काय आपण दुर्लक्ष केल की ते आपण पाठव
ते पण मागच पडणार त्यापेक्षा आणि सगळ्या महत्त्वाच आहेत ते उलट पोरांच्याकडे लक्ष द्यायलाच पाहिजे नाही शेवटी अस पण अभ्यास घ्यायलाच पाहिजे लहान असले की आणि अभ्यास जरा जास्तच घ्यायला लागतोय
हो जरा समजावुन सांगायच जरा कळत नसते एक हात वळत नसते हे एक शब्द शब्द
मग आपणच शिकवायच लिहाला लागत असेल होय ना त्यांना सगळ उलट मग परत त्या मग परत तर मग त्यांचा अभ्यास झाला वर ते खेळत असतील मग
हा त्या खेळतात मैत्रिणी येतात खेळायला फ्रेंड्स नाही तर ह्या जातात फ्रेंडच्या घरी
ह मग तिथं मग परत तु काय करतेस मग परत
मग स्वयंपाक करायचा त्यांचा स्वयंपाक त्यांचा अभ्यास झाल्यानंतर मग संध्याकाळयची तयारी स्वयंपाक वगैरे करायच
तरी संध्याकाळी म पुर्ण अस प करायला लागतोय काय मग सगळ अस लाईटली असते स्वयंपाक ते नास काय तर सगळच करत सगळा स्वयंपाक का सगळच करायच मग तरी पण तासभर जातोय च की स्व पकात आपण करायच म्हटल तरी
तास जातस की तास दीड तास मधी मध्ये आणि पोरीे असल्या तर वेळ होतोय-
होय तेवढ होऊन जाते कारण तेवढ तासभर लागतेच की
ते आले की मग वेळ होते
होय तेवढ वेळ जातोयच खरच मग संध्याकाळी अस मग अस काय मग जेवण ते केल्यावर मग जेवताय कधी मग संध्याकाळी तुम्ही
आम्ही संध्याकाळी नऊ वाजता बसतात रात्रीच की नऊ सव्वा नऊ वाजतात संध्याकाळच जेवण कस आम्ही सगळे एकत्रच बसतो ना जेवायला होय आठपर्यंत होतस आठ पर्यंत होतस सगळा हा मग पण या मुली जे होत्या ना सव्वाआठ आम्ही नऊला जेवतोय मुली जेवते सव्वा आठ साडेआठ ला- एक एकदा खात्या खात एकदा हाताना खातात एक एकदा नाही एक चालायला लागते मुडवर अस
मग तिथन तिथन मग तुम्ही जेवताय काय परत
होवु न त्यांच जेवण झाल की मग आम्ही नऊ वाजता जेवतो
जेवायच मग परत जेवुन तेन झाल्यावर मग लगेच झोपताय काय मग आणि काय करत असते परत आणि
हां -हां - हां हां मंग सगळं आवरलं की मंग परंत झोपायला किती वाजतं त्यांत मंग परंत, झोपायंला परंत किती वाजते मंग? तरी भरंपूर वेळ लागतो की मं झोपाचं परंत आणि उठांयचं- म्हणल्यांवर सकाळीं-
होयं हांच कि ते मुलींच्या बरोबर जरां म्हणूंन दाखवते हॅलो हॅलो.